उफ्फ अहह. हॅलो.
हॅलो हा बोला काय करायलाय चहा पिला.
हो झालं की तुमचं?
आता करायचंय.
हा हा.
आज काय सुट्टी आहे त्यामुळ काय आज काय सु शुक्रवार भाजीचा वार आपला
अ हह हह.
भाजी आणून हम्म तेच भाजी निवडतच चाललय या. त्या दोन्ही काम होत्यात. हम्म शुक्रवारच असतय मंगळवार शुक्रवार.
दोन्ही दिवस असतय.
हम्म दोन्ही दिवस असतय, हो.
आमच आठवड्यातून एकदाच असतय. हो गुरुवारी एकच दिवस असतय. आणि म्हणजे जर हा असं पाहिजे असेल तर मग असतात, असं रेग्युलरली बसणारी काही थोडी माणसं, पण त्यांच्याकड काय एवढ जास्त आयटम्स नसतात आणि मी, जरा महाग असतय त्यांच्याकडे.
काय म्हंटला? काही नाही निवांत, तुमचा आवाज येत नाही मला अजून.
आवाज येत नाहीये.
होय कट व्हायलाय आवाज.
ह मी इथच बसलेली जिन्यातच. ऐ चटोबाळे.
हा बोला आता.
हा येतोय काय आता?
हा येतोय.
छोटा बाळ आहे काय म्हटलं तुमचं?
हो आहे, तीन वर्षांचा आहेे तो आता.
होय.
हम्म....
मग काय अजून शाळेला नाहीये.
अ नाही आता घालायचं होतं पण, अजून एक सहा महिन्यानंतर बसवा बोललीत. म्हणताना मग.
मग मध्येच घेणार त्यांनी
मध्येच म्हणजे सहा महिने अंगणवाडी तिथं गावातले बसवतात की. पन कसं जरा अजून अ आमच्यापासून लांब राहायची सवय लागना झाल्या त्याला नुसता घरात घरात अस झालय मध्ये थोडे दिवस नाही एकटाच आहे.
नाही-नाही, सासू वगैरे नाहीयेत काय असं?
आहेतं त्यांनी पणं आहेतं कोणं त्यांची एवढी कांहीं जास्तं सवयी नाहीं आहे त्यांला
हं तेच नडतंय सगळ्यात. आमची तर दोन आमचीच सवयीची होती.
होय.
हो.
त्यांनी म्हणतात असं मी येतो चल मी बसतो चल बघा वेळ नसला तर. पण तो जातच नाही त्यांच्यासोबत.
अगं बाई, मग दुसरे काय घरातच असताय?
हा, आता घरीच आहे मी.
होय तुमचं काय असतंय मंडपाची शिलाई असतीया. मंडपाची शिलाई
होय म्हण
मंडप टाकीचे हा पूर्ण हा त्याच घालायचं नाही ते शिलाईवाले आणून टाकतात ते शिवून द्यायचं आता झालं. आमचा गणपती सिझन चालू होईल आणि. पुुढच्या महिन्यापासून चालू होतंय
हा हा हा
सप्टेंबरला गणपती म्हटल्या वर अगोदर
मंग ते मंडपाच तेवढं शिवतंय कायं तुम्हीं
हा मंडपाच तेवढं शिवून द्यायचं
हा-हा-हा.
सगळे छोटे, मोठे मंडप असतात. त्यांच सगळ्यांचा शिवून द्यायचं.
म्हणजे त्यांना पाहिजे तसं आप त्या पद्धतीने तुम्ही देताय
सगळा कट घरून सगळं आणून देतात दोरा फक्त आपण घरात बसून शीवून द्यायचं त्यांना.
टिप घालून द्यायचं. हा हा हा, म माझ्या सासूबाई पण ते हा, हा, हा, गारमेंटचे कपडे घेतात त्यानी पण, हा म्हणजे, ते मंडपच नाही. हा, ते कुर्ती वगैरे असतात ना.
हा हा हा, तिथं होते? आहे ना.
काय?
घरात बसून तेच होतय ना तिथं पण आहेत कुर्ते शिवाय मला वाटतंय मोडे हेचे आणखीन आमच्या इथं पण भरपूर गारमेंट झालेत दत्तनगरमधे. त्या पिशव्या वगैरे पण येत पण काय
ते ह्यांना म्हणजे तिकडूनच घेतात ते तिकडूनच देतात कोणतरी आणून.
होय.
हो.
ते बाहेर असलं की जरा हे होत आम्हाला पण इकडं फक्त वरचं मार्किंग करून देत्यात. त्यांनी वरती टिपा घालायला एक रुपयाला एक पिशवी होती, पण आमच्या इथ देतच नाहीयेत. तिकड कोरोची साईड ला वगैरे देतात वाटतं.
हा-हा, म्हणजे कुर्ती त्यांना आता जरा सीझन कमी असते ना, आता. आणि थोड्या दिवसांनी चालु होते. मग त्या वेळेत त्यांनी पण ते पिशवी वगैरे घेतात.
हम्म मग काय करत बसून करणार रोजचं कामाची सवय असती.
होय.
झोपायचं त
आणि त्यांना काही नको म्हंटलं तर त्यांनी ऐकत पण नाही त्यांना त्याची सवय झाल्या त्यामुळ.
तीस. आता आमचं पण कामाची सवय होती की नाही आम्ही असं कुठं बाहेर जायचं नाही काम एकके काम. पोर शाळेला गे गेली की दिवसभर कामच, पण आता ती सवय गेली त्यामुळे आता हे होतंय. परदेश
होय वेळ कुठ ना कुठ तरी घालवत बसतोय आपण. होय, हा हा हा.
आमचं काय आमचं दोघांचंच असतंय तेवढा, ह्याची पण काय आता दहावी झाली त्यामुळे त्याज अकरावीच ऍडमिशन, जाताच चालूये.
म्हणजे आता बऱ्यापैकी तुम्ही बऱ्याच गोष् टी तून निसटलय जबाबदारीतून थोड्या. म्हणजे मला तरी तसच वाटतय कारण लहान आहे ना अजून मला तरी तसच वाट आमच्यात, आमच्यात लहान आहे ना त्याच्यामूळ
हा. मुलगी होती एवढी रडायची दुसऱ्याने घ्यायची मग जेवायच असं करत होत. मुलं मोठी झालीत आता वाटून काय? पहिलं लहानपण असच असतंय त्यांचं.
आमच्यात पण आता तसच आहे घेणारे आहेत पण तो जात नाही त्याच्यामुळ सगळं बघायलाच लाग
हम्, ती सवयी लागली नाही ना अजून.
हा. बाहेर फिराय म्हणजे असं फिरायला वगैरे कुठतरी एक दहा मिनिटं पंधरा मिनटं तेवढंच काहीतरी जाऊ शकते. हा त्यानंतर आणि लक्षात आल की आणि येऊन बस
होय आईच्या आठवण येती लगेच त्याला.
हा शोधत येतोय लगेच कुठं बसल्या
घरात दुसरं कोण नाही त्यामुळे काय करणार?
व्हय.
जाऊ वगैरे नाहीये काय जाऊ नाहीये काय तुम्हाला?
अ नाही आजून म्हणजे दीर आहेत पण अजून लग
लग्न व्हायचं हाय तुमची मुलं होईपर्यंत त्यांचं लग्न होईपयंत मुलं मोठी होत्यात म्हणाव माझी.
व्हय. आणि काय करताय मगं घरी?
काही नाही निवांतचं, झाल आज भाजीच भाजी निवडली झालं संध्याकाळची आता तयारी चालू करायची, चहा करायचा,
हा हा लवकर करताय काय?
हम्म लवकरच आसतय कोण तर आल की कसं ती स सवय लागली हे लवकर करायची.
हा ह आमच्यात पण तसचं असतय.
तुमच्यात सासू आहेत म्हटल्या वर लव कर केलं पाहिजे आमच्यात कसं कोणतर आलं की मंग लवकरचचं होतय चहाच.
हा, हा, हा.
त्यांना करायचं लागतंय आसं.
होय
म तुमची काल झालं वाटत बाजारचा दिवस गुरुवार.
काय?
काल झाला तुमचा बाजारचा दिवस.
होय काल झाला. माझी सासूबाई त्याच जात्यात बाजारात. आणल्यानंतर पण थोडंफार नीट करून ठेवतात होय. बाहेर आसं काही जाऊन आणायचं आसं एवढं काही नाहीये आमाच्याकड.
आमच्यात पण एक आठवडा आम्ही इथं आणतो एका आठवडा तिकड जवाहरनगरला जातो आम्ही दोघं.
हा, हा, हा.
आज कामाला गेलेत म्हणून हिथं हिथं काही भाजी एवढी चांगली नस ती पण काय नाविलाज.
होय.
दि मेथी वगैरे तर एवढी महागलीये
होय आता पावसाचं प्रमाण थोडं कमी झालंय त्यामुळे आता सगळ्याच गो ष्टी आणि महागच होणार शेता होय.
ह्या आताच्या पोकळ्याच्या भाजीत तर बऱ्यापैकी गवतच होतं. तिथं तर म्हणलं देखणं दिसलं म्हणून घेतली पेंडी आणि ह्यात गव तचं आलय सगळं. गर्दी होती आणि आज जास्त त्यामुळ काय
हम्म ते शेती म्हणजे करत असताना व्यवस्थित त्यांनी ते कीटकना शक वगैरे ते का वापरले नसते, हुं हुं.
त्यामुळं ग आणि गर्दीत आसलं की मग नको वाटतय. पटकन घेऊन बाहेर पडलेलं बरं वाटतंय. ट्रॅफिक एक फुल झालेलं आज शुक्रवारमूळ.
हा, हा.
मुळ तर हेच आवरायलाच लागतय लवकर, गाड्याच नुसत्या भरपूर पूर माणसच दिसना त्यात आज शुक्रवारी ही गर्दी असते. सकाळचच आता ते कोरोनापासून सक सकाळीच भरतोय किती बारा, एक पर्यंत काही तर असल, एक पर्यंत असतोय बहुतेक. हम्म काय सकाळी दहा वाजता, हा वाजतय. त्यानंतर नाही, मग हिकड थोरात चौकात असतोय की संध्याकाळी डेक्कनला, थोरात चौकात. तिकड अस असते ते. इथं फळ मिळत नाहीत ना एवढे नाही आता सवय लागली. दोघं असलं की मग जातो, म ते कोरोनापासून न सकाळचं चालू केलय, नाही तर पूर्वी संध्याकाळचं आणायचं.
होय, ह- ह.
हम्म त्या काळाला स काळी चालू केलं.
संध्याकाळचं जरा बरं पडतय ना म्हणजे सगळं आवरून वगैरे निवांत जाता येतय.
गरी भरपूर असत्याती तिथं स्वस्त भाज्या मिळत्याती.
हां -हां.
हिकड थोरात चौकात परवडतय घ्यायला, सगळंच मिळतय आणि तिथं एक एकाजागीला सगळे शेतकरी अन बऱ्यापैकी ओळखितले झालेले होते आमचे ठरलेली माणस त्यां च्यांडून घ्यायचा रिकाम व्हायच.
ह ह ह
पाऊस आहे तिकड?
कद्दा पाऊस नाही परवा थोडा येऊन गेला, त्यानंतर अजून ऊनच आहे अजून काही नाही पडला.
इकडं पण ऊणच हाय, आमच्या आईकड भरपूर पडायला लागलाय की साताऱ्याला.
होय? तिकड काहीतरी ते नदीच हा -हा. नदीत केमिकल वगैरे काय तरी मग स
हा परवा हेच कोणतर टाकलेलं होतं मी पण बघितलं.
हम्म- हम्म. मी पण ते इन्स्टाला वगैरे हा इन्स्टाला वगैरे आलेलं. हम्म -हम्म -हम्म त्यामुळ ते केमिकल असल्यामुळ काहीतरी शेतीला पण ते पाणी पाजवू नका असं काहीतरी सांगाय
हम्म नाही, आमच्या शेजारी कोयना धरण हे.
हा -हा- हा
जवळचये एकदम असं. मग त्यामुळे आमच्याकडे कस डायरेक्ट कनॉलचं पे येत त्यामुळ केमिकलचा आमचा विषयच नाही आय नाय इकड पूर्ण शेतातला ऊस पडलाय म्हटली, म्हणटल जाऊ दे आता काय
होय आणि इकड पाऊस म्हटलं तर पाण्याच थोडं पण पडना झालय.
काइन आत्ता मी गेले त्या वेळेसच दहा, अकरा कांड्या होत्या ऊसाच्या, आता मग ते पडणार गे वाऱ्यानं सगळं.
होय, एवढं उंच झालंय म्हंटल्याव नाही राहणार तेनी.
नाही जास्त उंचीचाच हाय तो, मग त्याला दर पण येतेय टन जास्त भरतय ना असं काहीतरी, आता गेलं विसरून आमचं सगळं. ऊसाचं हेच पहिला माहिती होत शेतातलं थोड तरी आता विस सरल तुमची श -शेती असल की इथं तुमची मग?
हो आहे की.
हम्म...
आहे, करतात ग तेनी हा- हा. हो, ऊस वगैरे असतय त्यामुळं भाजी वगैरे एवढं काही म्हणजे पाणी ते न जर- नदीकडे असल्यामुळे मग ऊसाचच जास्त पीक घेत्यात.
हो तिकडं पाणी शिरताय परत
धूर चालेल टाइम संप्लाय करते मी आणि कॉल तुम्हाला नंतर.
हा चालतय चालतय आहे.
ह हा